हॅलो.
हॅलो.
हा.
आज काय टास्क तेवढ देतो करू. म उद्यापासन ह नी उद्यापासन तीस तारखे पर्यंत काय टास्क संपणारच येत नाही ह.
हम्म.
हम्म. मग चांगला अभ्यास करायचा एकतीस तारखीपर्यंत हा.
हम्म.
म तिथं काय टास्क केवढा करता येईल तेवढं करायच एवढं काय हाय उरलेल भारभार करायच म परत अभ्यासाला लागायचं.
तुझ किती झाल्यात आता कॉलिंग?
एकूण तीन अकाउंट माझ्या मोबाईल वर
हम्म.
हम्म. मम्मीच्या अकाउंटवरच आठ झाल्यात. माझ्या अकाऊंट वरच तेरा काय चौदा झाल्यात
हम्म.
आणि आईच्या अकाउंट वरच ते पाच झाल्यात.
हम्म हम्म.
हॅलो.
हम्म.
उद्या काय करणार अभ्यास?
ते राहिलेल टॉपिक संपवतो.
कुठला अ टॉपिक एका दिवसाचा संपवणार हाइस तू.
म. ते सर सांगितलेत एक- एक तासाच घेतलंय त्यानी
कुठलं? गाजावा ऍप्लिकेशन वर ह्म्म्म हम्म
नाही ते सरांचं, यचं
कुठल सरां
ते ते हिंदीमध्ये तू म्हटली नाहीस काय हिंदी मराठीत करून घ्यायला पाहिजे.
हा हा
त्यांच
त्यांचं गणित बघाल्यास होय
हू
हम् हम्
हा..
टॉपिकला आज कुठल झाला काय मग?
हम्म
टॉपिक आज कुठला झाला नाही.
अर्धा झालाय.
कुठला का अर्धा का एक तासाच एक तासाच होत ना व्हिडिओ
होय
हू मग एक तासाच काय अर्धा हूतोय.
हम्म झाला
हम्म.. हम्म
दुपारी काय झोपलेलच नाही.
का हम् आपल्याला झोप बोललो असतो.
फ्रेश असतेय तवा केल्याल वेगळा असतय.
अरे फ्रेशवरनच होण्याचं कारण पण
करते एकदा आतातरी हा हा तेच ते आ क्या भेजता मे? टास्क अजून मेरेजपर के छे बाकीय है. तेरा मोबाईल लेके आ मै इधर टेरेस पर कत्ते बाकी है देखेंगे. इत्ता अब्बा की वजह से इत्ता तीन हुई दोन होई दो का तीन अब्बांके
हॅलो!
उसका कैसा मन नई, क्या? काय? नई नई उसका कैसा मन नई त्यांना विचारून घे टास्क का सबमिट होई नात म्हणून?
सगळ्यांच होणार हाय
अग सगळ्यांचच विचाराय लागलोय मी
हूं... हां.. च तू काय कराल्यास? हं...
डोकं घासत बसलोय.
डोकं दुखालय.
नाही.
हं..
तेल लावा लागलोय गं
हुं... हू.. हुं. ते बघितलीस काय बांगलादेशमधलं सुमे.?
काय?
पूर्ण पूर्ण ट्र अ बस नदीत-नदीत पडली, पाण्यात पडली.
हं.. नाही बाई बागितलो. करंट अफेअर्स तेन जरा सांग की मला. काय हा काय म्हटलीस? काय करतेस?
हॅलो.
हा..
हुं...
सुमे
ह्य फोन काय आलाय व्हंय, काय.
काय कराल्यास?
काय नाही करालो.
हं..
ऐकलीत. मम्मीची आत्ता दहा झाल्यात, काय सख्य खर कशाला का करतीस मग चाल कल कर. करतेस पटा -पटा. हूं.. कल हुने लगा ता गे फटाफटा. हुता त्यो कार्ड काढीस क्या बई आब्बाका इसमे का?.. इसमें का काढी हूं.. कऊ, तेरेसे पर एक फोन लागते का देखणे हुना. आबाके मोबाईल पर से.
सुम्मे....
वो आब्बाजीे काय फोन कर. हाय अम्मी वेसा न्वह, फिर कैसा?
वेू म
अकाउंटच परचेस करणार राजा भाईता नाहीच येईली. वर्षापस्तोर हे करिती त्याचा आणयच नाही स व्हय वर्षा, इतका नाही गम्या हगली होघतंगयता वर्ष पाणी इथ बघ
तो कशावरून मेला ग येऊ
चुकीने उसकी क्या चुकी नही हैं. हम हा भाजी हैं, खूबरेलते पण लागेल.
हॅलो
हम्म.
काल एवढं का भांडालतीस माझ्या संग तू?
ह्या विषयावर कायम बांडणं होत राहणार आहेत काय? आणि हा विषय काढु नकोस. ह चपचपी तेल लगाना, लगायी मम्मी, नही लगाई. इताच लगाई नाही क्या तेरे सामने? ईधर लागे? निकलता- निकलता नही तेल. आत्ताच आदतशी लगाना. तु पानी कि तरह शिपडे तो चलतय? हँलो
हम्म.
हॅलो, थांम जरा मी पप्पांचे माय दुसऱ्या मोबाईल ला करून बघतो आणि तुला साधा फोन करतो ठेव.
ठेव ठेव तु